हॅलो. माझी आणि, माझी आणि पाच टास्क आलीत की ग.
वा!
तीस, एकतीस, बत्तीस, तेहतीस, चौतीस.
चौथीस आयले तुला?
होय.
खरं तुझं काय असं ऑटोमॅटिक ते झालं नव्हतं ना खरं.
अ चार झाल त बाकीच झाली नाहीत.
मग चौतीस मग बरोबर आहे ते आल्यात ब तुला चार मग मला पण जे ऑटोमॅटिक झाल्यात ते आल्यात बहुतेक.
नाही चौतीस म्हणजे आधीपासनच ते आलत म्हणजे पंधरा झालीत, त्यानंतर पुन्हा पंधरा ते एकोणीस आलं सोळा ते वीस यायच्या ऐवजी. आणि म तस कंटिन्यू होत गेलं ते पाच पाच.
हा.
आता तीस ते चौतीस आल्यात.
आता होय. आता हा संपला की कॉल परत मग तू मला कर. एकशे ऐंशी मिनिट असतय ना.
होय.
हा
आपण एवढं काय आपण एवढं काय बोललो नयाय अजून. ते अजून एक पाच सात आठ कॉल लावल तर चालतंय.
होय आपण दोनच काय तीन कॉल फक्त बोलोय.
म्हणजे समज आता मी तुला लावलोय मला एकशे ऐंशी मिनिट आणि तू मला लावायलास. तुला एकशे ऐंशी मिनिट दोघींचा मिळून
तर हेच करत बसायचंय की कधी संपणार हाय.
काय माहिती, करूया घे. तू कर मी करतो. तू कर मी करतो.
पाहिजे.
आता हे दहा मिनटं झाले. तू कर तू मला कर.
होय. क्लिक हेअर टू गेट मोअर टास्क. अस्तियातच रा राहिलं तर.
नाही तसं काय नाही ते सासष्ट पर्यंत बघायचं की. ते रामानच चालत तस. त्याच्या पुढं आलं कि मग करायचं नाही.
अ
मी काय येणार नाही सोड, सहासष्ट पर्यंत.
तरी पण. माझी बघ आता एक पाच पूर्ण करून कारण की माझी काही झाली नव्हती. काही चारच ऑटोमॅटिक आलीती. त्याच्यावर आली नव्हती.
त्याच सगळं कंप्लीट झालंय काय? रामाच सासष्ट म्हणजे त्यात तीस.
होय होय.
आणि पैसे किती आलेत त्याला.
तेवीशे.
अजून परत काय आली नाहीत काय?
न्हाय अली अजून तर.
शिवी घातला असल. डायरेक्ट त्याच्या आई वर गेलं.
हम
सृष्टे तू ब्राऊन कलरची लिपस्टिक लावल्यास.
अरे तुझ वेगळं आलंय व्हय, मग तुझं पण सेमच हाय. ते डिफॉल्ट आहे वाटतं. सगळ्यांना सेमच आहे रामानुच पण तेच येतंय.
मुलींना मुलांना पण तेचे.
तेच कि.
होय काय?
काही नाही काल वाडीला गेलतो मी.
होय आम्ही पण रविवारी कोल्हापूरला गेलतो.
होय होय.
मी.
हो वाडीला गेलतो. हम्म हम्म. आज बाहुबली रामलिंगला जाणारे.
हम्म पहिला महालक्ष्मीला गेलो, मग तिथं, मग माधवा रोड वर जरा शॉपिंग केल, मग त्यानंतर ते इस्कॉन टेम्पल ला गेलतो आणि मग रंकाळाला गेलो, खाल्लो म आलो.
हो या.
रात्री यायला साडेआठ वाजले. होय सकाळी नऊ ला गेलतो.
हम्म.
साडेआठ ला आलो. ह
एवढ उशीर.
भाडू अगं शॉपिंग मुलींच दुपारी खालेलो की. महालक्ष्मीला करून, पहिला हॉटेलमध्ये नाश्ता केलो. आणि मग, शॉपिंग ला सगळी इथे टर टॉप घेतली त ग माझ्या मैत्रिणीने सांगतो तुला
रीकाम आहे
खरं लय छान मी पण टॉप घेतलो एक स्कार्फ घेतलो
हम्म हम्म
ले छान छान टॉप्स होती तसं एकदम भारी भारी टी शर्टस वगैरे शॉर्ट टी शर्ट
हा.
म्हणजे तू घालतास प तशात टाईफ मध्ये
होय. ना मी मग ट्रय केली त ना एक पर्स घेतलेलो
मग चप्पल वगैरे घेतले दीडशे रुपयेला लाई छान फॅन्सी चप्पल होतं ते घेतले
रीकाम आहे हम्म.
आणि ते प्रमिलाने एक स्क स्कर्ट आणलंलं त्याच्यावर घालायला ते ब्लॅक कलरच असते बघ
रीकाम आहे
लॉग स्लीवच टी शर्ट म्हणजे असं फेकजेबल असतं थोडा
हा हा.
ते घेतली ते अडीचशे रुपयेला घेतली तेवढी छोट होती.
ट तर क्रॉपर
क्रॉप टप नाही का स्कर्ट वर घालत नाही आता घावा म्हणजे नवरात्रीला वेगळे घागरा आते पण स्कर्ट खाली
हमट
त्यांच्या पर घालाय नाही ब्लॅक कलर प्लेन होत ते छान होत छान होत ते एक आणि सात रोज घालाय ना कुर्ती वगैर तीनशे ला सहाशे ला दोन तीनशे ला
रीकाम आहे हा नाहीय आहे. रीकाम आहे
प सगळं खड्डयात गेल घर
हम्म.
आ म्हणजे बसच होय शॉपिंग वेगळा आणि बसचा खर्च लय आला ग
रीकाम आहे इकडे तिकडं पण बसच रीकाम आहे
ह म्हणजे इथनं कोल्हापूरला बस न गेलो तिथनं अंबाबाईला रिक्षा न गेलो मग परत तिथं सगळं फिरलो नाष्टयाचे वैगरेे गेल मग परत तिथंन परत इस्कॉन रिक्षा इस्कॉन रिकाळावर चालत त्याला सोड तिथं काय मग परत रिकाळयास न स्टँडला परत रिक्षा
हा.
रिक्षावाली का एकशे वीस रुपये घेतात सगळ्यांना
रिक्षात जास्त जातील- तिथं देखील तिथं लोकल बस पण असतात कि.
हा लोकल पण असतात आणि ते ह्याच पास पण असतं की
कशाचं?
ते ह्याच पास असतील तर काढतात. एक दिवस आपण कोल्हापूरला कुठं पण फिरू शकतो. म्हणजे त्या पास मध्ये जे ठिकाण असतात प
हम्म हम्म हम्म
एकदाच तो पास काढायचा आणि कुठ त्या ठिकाणाला फिरायच. खर ते जास्त ठिकाण तरच परवडत. आम्ही तीनच ठिकाणी गेलतो.
हम्म त्या दिवसात किती जाणार तर तुम्ही? जाऊया की.
नाही ते पण आहे. खरं आपल्याशी कुठे येणार नाही.
हम्म
आपल्यातली अशी ग्रुप मध्ये कुठे येतील आता खरं.
सुरू आहे काय काय शिबिर तेन.
हा हम्म
की नाही यायच आहे म्हण.
फिर मज्जा आली शॉपिंग मी एकाच दुकानात चार वेळा गेलतो. चार वेळा
हम्म
पसंतच पडणा झाले. एकदा दोन पोशाख घालू काय? आणि जरा पुढं आली आणि मग ह्याचं मन चंचल झालं. घेऊ काय नको. घेऊ काय नको.
असं दोन चार वेळाला त्या दुकानात जाऊन आली.
होय
तू किती पण फिरून आलीस तरी कंटाळाच येतो दुसऱ्या दिवशी.
होय.
आपलीच वय त्यात. अरे आपल्या जनरेशनला म्हणता ते ग.
आपण लय
बघ की.
माझ झालं दहा मिनिट आता क्वेश्चन खतम
मी थोड्या वेळाने करतो थांब मी. वॉशरूम जाऊन येतो.
हा हा आवर मग तू. आवरल्यावर म साधा कॉल कर. आणि मग
हम्म हम्म हॅलो.